हॅलो
कार मॅडम मीच कॉल केलता आवाज येतोय ना काय म्हणताय मग दहा मिन्ट बोलायचय आपल्याला
हो का ठीक आहे ठीक आहे आलेना, ह हा विषय कोणता आहे मॅडम
एकवीस पर्यंत ओके हा काय म हा काय म्हणताय मग
काही नाही आपला सबजेक्ट काय असणार आहे बोलण्याच.
हा ना काही नाही असंच म्हणजे मी जस अस बोलेल तसंच फक्त रिप्लाय द्या.
हो ठीक आहे हा आता भरपूर उन्हाळा हाय आमच्याकडे
उन्हाळा आहे का ओके आमच्याकडे पण आहे काय म्हणता बाप परे भरपूर गेलय मग एक्केचाळीस डिग्री म्हटल्यावर मराठवाडा मराठवाडा ये तोय का तुमचा
नाही नाही नाही नाशिक नाशिक
हा विदर्भ हो हो हो तेच खूपच आहे खूपच नाही नाही भरपूर ऊन आहे खूप ऊन आहे खरंच खुप आहे ते यास कस व्हायलाय हा हो ना सगळ खरचं खर सिरियसली असं सांगितलंय ना वृद्ध माणसांना आपण काळजी घ्या म्हणून सांगितलंय खरं आपल्यासार तेलासुध्दा त्रास व्हाय लागलाय या उन्हाने
हो असं काल येत होतो आम्ही त जऊ आफत खूप पकडलेला
तेच तर तुला ऊनाच चालताय अजून
हाय निव निवांत आहे का स्वयंपाक स्वयंपाक वगैरे इस तर
हो का हा हा हा तेच अजून काय म्हणताय मग मुलं काय म्हणतात तुमचे बरे आहेत का मुलं?
दूध भात
तुमचा आवाज व्यवस्थित येत नाहीये मॅडम
काय म्हणल्या?
वार सुटलयना तेरे
हो वार खूप हवा आमच्या इथ आभाळ पण येत, पाऊस पण येतो काय उकडतय उष्णता सगळं एकदमच चालू आहे आणि आता कसं झालंय सध्या उन्हाळा चालू आहे पण उन्हाळ्यामध्येच पावसाळ्यासारखं जाणवाय लागलय वातावरण
हम्म हाना काय करायचं हम्म
काय ते
हां हां हां ते का हम
हो आता आपल्याला किती मिनिट बोलायचंय अंदाजे?
अंदाजे अजून दहा मिनिट म्हणजे आता किती मिनिटं झालेत एकच मिनिट हां एक बारा मिनिटं झालेत अजून एक सात मिनिटं सात मिनिटं आहेत म ते कसं जनरलच बोलायचंय
हां हां हां मागे असच होतं एक तास
हां हां हां नाही नाही त्याविषयी काढू नका आता काही ह्याच्यावर त्याच्यामध्ये हा त्यांनी ते क्लियर करायला नाई काय म्हणताय मग मुलं वगैरे बरं आहेत तुमची मूल कितवीला आहेत काय?
मग एक अकरावीेला आणि एक सातवीला हाय का हा तेच काय काय म्हणताय अजून बराय?
तस चाप प्यारे
अहो स्वयंपाक पाणी काय जॉब कर
नाही नाही हाऊस वाइफ जॉब करत असती तर कॉलच करता नसता आला
ते तर आहे सोडा बरोबर आहे बरोबर काय म्हणता अजून वातावरण काय बघा आमचं निवांत चालू आहे काय काम वगैरे
ह आमच खूप महत्वाच हा हा.
आ आ आ हे काय वातावरण आता असं व्हायलय कि आभाळ ते मध्येच हूं आमच्याकड तर खूप
आज थोडस आहे आभाळ नाईये पण
हा ना हो हो आभाळ हो आमच्याकडे आहे आभाळ पाऊस काय माहिती आला तर येऊ शकतो संध्याकाळी आभाळ तर आहे. अजूनच काय म्हणता निवांत
रोजचच आपल काम सकाळची झाले
काम त काय चालूच राहतात कमांच काय काम सकाळचची उरकत नाहीत बघा. दुपारपर्यंत काम जाताना त उन्हाळ्याच काय होत जेवल की मंग झोप लागती असं होतं. हम् हूं ते चला काय म्हणताय मगं. अजून काय चाललंय तुमचच काय म
नाही ना तुमची.
धान्यात एक देऊ पाच मिन राहिलेलेत. आमचे मुले हा जातात स्कूलला जातात अता. बारका आहे अजून लहान तीन वर्षाचा मोठा जातो पहिलीलाय आमचे दोन मुलं एक पहिलीला आहे एक अजून मोठ्या गटाला एक लहान दोन वर्षाचा सुट्टीला वगैरे काही गेला नाही? आत्ता कुठं?
नाय जाऊन आली
जाऊन आल्या का अम्म सुट्टीला नाही अजून गेलेले कसा उन्हाळा खूप असतो ना आता जाणारय नंतर वीस तारखे नंतर जाणार उष्णता असते तिकड माहेरीकड पण खूप ऊन पडतं ना आमच्याकड त्या उष्णतेमुळ नाही गेले मुलांना पाठवलं होतं सुट्टीला पुढे अ तिकडे आहे मराठवाड्यात
हा मराठवाडा येत आहे तिकड उन्हाळा खूप असतो ना तेच्या हा मंग आता मुलगाला पाठवलेलं मोठ्या सुट्टीला म आता मी नंतर जाणार वीस तारखे नंतर आणायाला त्याला
हम्
हं हं काय म्हणता अजून? अजून काय चाललेय सध्या काय लग्न सराईचे दिवस चालू आहे जिकडं तिकडं हं
हा जिकडे तिकडे म्हण लग्न सराईचेच दिवस चाललेय सध्या त्याच्यामुळं काय
बंद हो लग्न पण बंद हो
आ
हॅलो
हो आता सध्या तारखाच नहीयेत ना दिवाळी नंतर पण नाहीचेत आता तारीख
तर पण नाहीचये तारीख ना आता लग्न
आ
जरा उजेड हो
हा ना
ओ
हो ह्या दोन तीन महिने
आणि ना उष्णतेमुळे त्यामुळे काय हे होत नाही
तेच की मग
त्यांनी गो
हम्म निवांत हाय तीन मिनिटांनी कट करेल मी फोन तोपर्यंत राहू द्या चालू मग चालू राहूद्या तुम्ही कट करू नका ह ह चालेल हो हो
हा सिग्नेचर करायची तुमची या सिग्नेचर कराय
सिग्नेचर हा ठीक आहे तिथ मम्मीच नाव टाकायच तुमच नाव टाकायच मोबाईल नंबर टाकाय प्रत्येक कॉल मध्ये येतय. मी इथ
का हा बरं दोन मिनिटं
दोन मिनिटाने कट करेल मग असे पाच कॉल आहेत ना अशे
पायजे
त्रास आहेच आता मग ते झाले ना हम् का?
हा पहिला कॉल आहे का फक्त
हम्म हम्म फस कॉल आहे हा अजून असे किती तीस तरी असतील कॉल ‌अशे, प्रत्येकी पाच पाच कॉल हेत अजून दोन मिन्ट राहिले किती मिन्ट राहिलेत अजून हा एकच मिनटं राहिलेला एक मिनिटाने कट करेल मी हा
हा
परत तुम्ही मलाच करू शकता का? असं काही नाही
काय म्हणता?
आवाज येईना व्यवस्थित मॅडम तुमचा
हो काकी नाही
मी तुम्हाला प्रायवेट कॉल करून फोन लावते ह्याच्यावर आपल्याला काय आय कायला येत नाही वेळेवर
हो हो हो हे
एकच मिनिटा हा दहा मिनटं झालेत वाटत
नाही होऊ द्या ना अकरा म्हणजे त्यांनी थोडेफारसे इकडे तिकडे झालं
हा तेच की
पूर्ण अकरा मिनिट होऊ द्या कसं आहे एखादा मिनिट इकडं तिकडं गेला
तेतर आहेच सोडा होतय ते म त्यांनी कस ऍक्च्युली दहा मिनिटाचं सांगि केलं ना त्यांनी हो हो
हं हं
तेच आहे ना तेच की कॉल करते मी तुम्हाला हा
हो हो